करताई कशा आहात कशा आहात तई मजेत
काय चाललंय आली मुलं शाळेतन हम् हम्म
काय म्हणताय घरची कामे आवरली
हो आवरली आज खूपच शांत काय लहान मुलगा झोपलाय का काय
हो झोपलाय आज वेळ मिळाला म्हणून कॉल केला
हम् हम्म.
तुमच्याकडे पाऊस आला काच
नाही हो दुपारी झाला एक पाच मिनिट भरभूर
हो इकडे पण दुपारी पाऊस झाला.
त्याच्यानंतर हा
आज आपण ना आरोग्याबद्दल बोलूया.
चालेल ना.
हो आपण आरोग्याच्या आपल्या आरोग्याची काळजी घेण आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
हो.
तर तुम्ही किती वाजता उठतात आई.
साडे सहा सात.
हो का मी साडेचार ला उठते मग उठल्यावर. अ उठल्यावर तुम्ही काय करताय.
अ स्वयंपाकाची तयारी डिरेक्टली कामालाच
हो का नाहीत तसं न करताय ना आरोग्याची काळजी घेत जा म्हणजे उठल्यावर थोडस कोमट पाणी पित जा व्यायाम करत जा योगा योगासन करणं सूर्य नमस्कार किंवा तीस मिनिटं चालत जा. स्वतःसाठीठी थोडा वेळ काढत जा.
हा हा.
कारण की आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे आपण आपले.
माझा ऍक्च्युली ना आता सध्या बंद आहे नाहीतर.. मी कामाला पण चालतच जाते तर ते बरंच चाल नव्हत.
हो हो.
त्यामुळे वॉकिंग वगैरे मी जास्त नाही करत पण योगासना वगैरे बघूयात मला डॉ तरी पण सजेस्ट केलंय की तुम्ही थोडस मेडिटेशन योगा करत जा..
हो मेडिटेशन येन सूर्यनमस्कार ते आन ते करत जा..
हम्.
योगासनामध्ये वज्रासन असे बरेच असून आहे ते करत जा.. अ आहारात काय ठेवतात आई तुम्ही.
आहारात आपलं रोज भाजी चपाती वरण भात असंच
ह मी पण आहरते आहे ना घरचं ताजं जेवण आणि ऋतूनुसार.. फळ असे ठेवतय. कारण की आपल्या डोळ्यासाठी गाजर चांगलंय म्हणून गाजर ठेवते. परत ब्रोकोली खूप सांसाठी ये सपरचंद आपल्या सगळ्यासाठी आहे त्यातून फायब्रश मिळेतात, परत माक्कक्याचे कणीस.. ठ मी पन संस्थेसाठी चांगल हाय द्राक्ष पण हद आरोग्या चांगले आणि जे ग्रीन टी आहे ना तो ग्रीन टी घेत जात. चहा घेतात का तुम्ही?
अ मी ब्लॅक टी घेते कोरा चहा.
मग तुम्ही ग्रीन टी पॉसिबल असाल तर ग्रीन टी घ्या. ति अँटी ऑक्सिडेंट असतं ना
नाही अ काय माहिती काय झालं होत. त एक्सपायर होता की काय पण एकदम म्हणजे. ठिकाणी गेलो होतो त्यांनी सर्वांना ग्रीन टी दिला होता बचत गट. त्याची मीटिंग होती आणि तिकडे गेलो होतो त्यांनी सर्वांना ग्रीन टी दिला. माझी आई पण होती माझ्यासोबत पण आम्हाला दोघींना त्याच्यानंतर दोन दिव ल मोशन झागम गी त पडल नाहीत कध म न काय झालं होत ते काही कळलंच नाही.
नाही ते तुमच्या खाण्यात काहीतरी आलेलं असेल त्याच्यामुळे झाले ग्रीन टीने नाही होत अस ससा.
पण ते परत मग म्हटलं नकोत मला नाही प्यायच तो अस.
ओके.
आणि सत्तास. ताई ब्लॅक टी थोडस दुधाच्या चहापेक्षा ब्लॅक टी चांगलाच असतो ना. मग मी तो ब्लॅक टीज घेते शक्यतो.
हो आणि त्याने वेट पण नियंत होत शुगर पण कंट्रोलमध्ये राहते. ब्लॅक टीने ऍसिडिटी होत नाही.
मग मी दुधाचा चाहा अशक्यतो पितच नाही. ऑफिसमध्ये झाला तरच पण. ह शक्यतो ब्लॅक टीच प्यायचा. दूध अस दूध आणायचं दूध वेगळं प्यायचं आणि चहा ब्लॅक टी च. प्यायचा अस नाही.
नाही का खिळी खात जा पोटाच्या आरोग्यासाठी डायजेशन साठी एकदम उत्तम आहे.
केळी च म्हणजे म मी कधीच खालेली नाही मला केळीची चव सुद्धा माहित नाही.
हो का आज. तशी ना काय करायचं केमिकलच्याच केळी असतात आपल्या नॅचरली ज्या ग्रीन असतात. तर ना आणयच्या आणि मग त्या घरी पिकवून आपण खाऊ शकतो त्या चांगल्या असतात.
हा हा.
आणि नारळ पाणी वगैरे अधून मधून घेतात का.
हो नारळ पाणी येते ना.
हो नारळ पाणी घेत जा शरीर हायड्रेट ठेवते ना नारळ पाणी. आणि फ्रूट्स मध्ये काय आवडतं तुम्हाला काय काय घेता.
आंबट फ्रूट सगळे आवडतात. चिंच बोरं काैर्या अस.
आणि किवी.
कवी खाते मी. पण एवढं आवडीने नाही म्हणजे माझं असं आहे ना. की आता समजा आपण द्राक्ष वगैरे कसं तोंडात टाकलं चालू. चालू चालू मध्ये खाऊ शकतो काम करता करता सुद्धा जी बसून फळ खावी लागते. तात ती मला शक्यतो आवडत नाही.
ओके ओके हो द्राक्ष पण चांगलेच आहे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलेच आहे. आणि केवी पण कधी अधून मधून खतजा कारण की त्यात विटॅमिन सी असतेय. त्याने रोग प्रतिकार शक्ती असती आणि किवी मध्ये न नाही. त् याच्यामुळे ते आपले आपले आतवडे असतात ना ते निरोगी ठेवत. आणि त्यात विटॅमिन ई आणि के असत के मुळ आपले काय होत. तर ब्लड क्लॉटिंगचा प्रॉब्लेम असतो ना बॉडीचा तो येत नाही फॉलेट आणि. हाडे त्वचा असं आणि परत. किव मध्ये कमी कॅलरी असतात ना मग. त्यामुळे ते वेट वेट नियंत्रण राहतं कंट्रोलमध्ये.
हो.
आणि तुम्हाला फिरायला कुठे आवडतं ताई.
फिरायला म्हणजे असं अ शक्यतो वेळ होत नाही. पण फॅमिली सोबत फिरायला आवडतं.
फॅमिलीसोबत ना.
हो गावी वगैरे जायचं म्हटलं तर मग फॅमिली सोबतच छान वाटत म्हणजे.
हा मला पण फिरायला डोंगर डोंगर वगैरे डोंगर असेल तिकडे. समुद्र किनाऱ्यावर एकदम निसर्गरम्य ठिकाणी जिथे सर्व. ग्रीन ग्रीन असेल. परत मला एक सातारा ठी सातारामध्ये कास पठार आहे ना तिकडं खूप आवडत. फुलांचे झाड वगैरे खूप छान छान आहे. मन मोहन घेतात ते फुलं तिथले.
हा हा.
म्हणून मला तिकडे खूप आवडतं जायला.
आम्ही म्हणजे माझं जे गाव आहे ना इकडे तर ऍक्च्युली ते मावळमध्ये येतं मावळता याच्यामध्ये. मावळपट्टा येतो तो तर तिकडे हे डोंगर डोंगर दऱ्या वगैरे खूप छान आहेत आणि पावसात तर पण जर लोणावळा वगैरे फिरतो ना त्या टाईप फील येतो तिकडे गावी जाताना आमाला मग एखादीच करमची पावसाळ्यात असतेच सव मस्त फिरून येऊ मज्जा वाटते ते एन्जॉय करता येईल थोडासा मग असं गावी असं जायला आवडत मग पावसाळ्यात जी पिरण्याचे ठिकाण आहेत तसं
आमच्या गावाकडे पण जाता नाही ना सर्व बाजू नि हीरव हिरव दिसत खूप मोठी मोठी झाड खूप ग्रीन ग्रीन दिसत तिकडे जाताना आणि पावसाळ्यात वरतून धबधबा येतोय. डोंगरावरून असं दिसत सर्व खूप निसर्गरम्य मोहनमोहक दिसत म्ह आणि तिकडे एक सांदन दरी अकोल्यात तालुक्यात. ती पण खूप बघण्यासारखी आहे सांदन दरी तिकडे. परत टाकेतला पणय मंदिर ते छान छान.
हो.
आणि तुम्हाला सण वगैरे संस्कृती, परंपरा सर्व साजरे करतात तुम्ही?
हो जेवढं मला जॉबमुळे शक्य होईल ना तेवढं सगळं करतेय.
हो हो मी पण नागपंचमी, मकर-संक्रांत. होळी, पोळा हे सगळे सण मी आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करतो.
हम्म हम्म.
कारण की प्रत्येक सणा मागे धार्मिक महत्त्व आहे, सांस्कृतिक, सामाजिक महत्त्व असतं ना ताई.
हो आणि मुलं आपण नाही केलं तर मुलांना तरी
मुलांना पण कळणार नाही. आपण केल्यामुळे त्या सं संस्कृती जपली जाते आपली. आणि आपल्या संस्कृतीत तर अतिथी देवो भवय ना.
हो.
ही भावनाच महत्त्वाची मेन आणि ही भावना तर सणांमधूनच कळते.
बरोबर आहे.
सणांमध्ये पाहून येतात जा आपल्याकडे. आपण त्यांच्याकडे जातो.
हो.
आणि त्याच्या निमित्ताने मोठ्यांचा आदार आदर करणे एकमेकांना मदत करणे हे सर्व सणांच्या निमित्तानेच कुटुंब एकत्र येते ना.
बरोबर आहे नाही तर प्रत्येकाला प्रत्येकाचे व्याप असतातच.
हो त्याच्यामुळे आपली संस्कृती जपली जाते ना.
हो.
आणि यातून संस्कार संस्कार येतात, एकता येत
मुलांना माहिती होत.
मुलांना माहिती होतं. आणि प्रत्येक पिढीची त्यामुळे प्रत्येक पिढीची जबाबदारी आणि वारसा जप ला जातो आपल्या सणांचा, संस्कृतीचा, परंपरेचा आणि ते अस सणनुसार आपण त्या ऋतूनुसार आपण आपलं जेवण बदलवो किंवा आहार बदलवतो मग ते सण आपल्या आरोग्याशी रिलेटेडच सण असतात म्हणजे आरोग्य जपण्यासाठी आपले आणि तुम्ही सणांला काय घालता नऊवारी साडी पैठणी वगैरे काही
शक्यतो साडी नेसायचा प्रयत्न असतो पण ऑफिस म काय असेल तर मग नाही होत माझं
हा हा नाही मी प्रत्येक वेळेस सण आहे ना नऊवारी वगैरे अशी साडी घालते वट पौर्णिमेला
अ ऍक्च्युली तुम्हाला तर नाही का मी बोलले होते की माझं हे मी सिंगल पेरेंट असल्यामुळे मग ते वट पौर्णिमा मकर संक्रांती वगैरे नाही करत आहो मी
हो हो सॉरी सॉरी ओके.
पण जेवढे बाकीचे आहेत ना
हो.
करते मग मी शक्यता म्हणजे अ माझ्याकडे नऊवारी नाहीत पण पण मला शक्यतो सा जी साडी आहे ती साडी नेसण्याचा प्रयत्न असतो माझा मग ते कामावरती डिपेंड असत की काम कसं आहे कि क मग त्यावरती साडी कधी नेसायची ते ठरत. कधी कधी काम वगैरे उरलं की मग मी नेसते साड्या
बरोबर आणि आणि प सणनला पुरणपोळी पिठलं भाकरी असं काही जुनका भाकरी
करते ना
करता ना करतात ना मी पण ओके ताई ठेवते मी ह आजचा दिवस खूप म जेत गेला छान ओके पुन्हा भेटूया आपण बाय.
हो बाय
ताई तिकडून करा ना कट
हो हो हो हो हो हो